असच एक
काय चालू आहे?
काय नि बसलेले आसच. आता मी दोन वेळा केला तुम्हाला तर माझा काय कटच झाला कि ओ कॉल.
काय तरी फ्रॉक स.
हा ना.
हा. उ का चालू आहे मा आणि
काय नाही.
आ हा जेवण झालं का?
जेवण उशीर झालं.
हा हा.
तुम्ही काय कॉलेज कुठल्या कॉलेजला जाताय? का तसं काय बोलायचं नाही म्हटलं. ना ते
काय झालं?
काय नाही म्हंटलं तुम्ही काय शिक्षण शिकताय पुढं?
आता बारावीला आहे मी सध्या सायन्स मधून सायन्सचा काय अु अनुभव आहे का तुम्हाला?
आहे की तस बारावीला थोडस कस जास्त सगळ अभ्यास करा हे करा म्हणतात ना आणि दहावीपेक्षा बारावीच थोडं म्हणजे हे म्हणतात की कठीणस्ते म्हणतात
हो
तुम्हाला दहावीला किती होते मग?
बहात्तर पॉइंट चाळीस टके
हम्म मग क्लास वगैरे लावलाय का आता बारावीला?
नाही लावले मी. तुम्ही लावले होते का?
मी लावला होता की क्लास
कोणता ग्रुप ठेवलेला तुम्ही?
मी पी सी एम ठेवलेला
हा
हम्म
फिजिक्स, मॅथस केमिस्ट्री हम्म हम् म बायो ठेवला आहे
होय ह, ह तुम्हाला काय डॉक्टरमध्ये इंटरेस्ट आहे का? त इकड्या फिल्डमध्ये?
मग कुणीकड फिराय गेलता का नाही?
होय गेलेले की, इथंच ते प्रतिबालाजीला गेलेले छान आहे ते पण मंदिर नारायणपूरला अगदी म्हणजे, म्हणजे इथून थोडं अंतर आहे खरं ह्याच्यापेक्षा ते प्रत आपल्याला कसं तिरुपती बालाजीला जायला खूप गर्दी असते ना?
होय
मग ते असं प्रति बालाजी म्हणून तिथं म्हणजे असं त्यांनी छान केलंय मंदिर. खूप म्हणजे असं बघण्यासारखं आहे.
हो, हो.
त्याच्या आधी आम्ही गुजरातला होतो.
हा, हा.
गुजरातमध्ये पण छान छान होती मंदिर.
गुजरात मध्ये काय आहे?
गुजरातमध्येध्ये अक्षरधाम आहे फिराण्यासारखं तिथं ते लेझ लेझर शो म्हणून एक शो दाखवतात
हा, हा
ना कारंजा वगैरे असं म्हणजे लाईटिंग वरती खूप छान आहे तो तुम्ही कधी गेला तर बघा गुजरातला
जावया की
आणि भर गुजरातला भरपूर आहे फिरायला परत आणि ते गांधीजींचा आश्रम हाय ते बघितला परत अ हे काय बरं एक अस अं मंदिर, मंदिरं पण जास्त आहेत तिथं मंदिर एकं आहे असं म्हणजे एकदम पुराण असं खूप छान असं मंदिर य आणि एक असं हे हाय म्हणजे अस विहीर असल्यासारख हाय आणि विहीरीच्या वर ती डिझाइन, डिझाइन राजे रजवाड्यांच्या ह्याच्यातली, असं
हा, हा समजलं की
तसं य
पाऊस आहे का.
पाऊस काय नाही हीत.
पाऊस नाई
नाही,,, गुजरातला पण नसायचा पाऊस,,, एवढा.
हा हा शेती आहे का.
शेती आहे की..
पावसामुळे शेतीची कामे सगळी अवघडऽऽ अवघड झालंय.
होय,, शेतकऱ्यांचं आता हालचं हाय.
होय, आमच्याकडं कालचान पडालाय पणा असं रिंमझीम आय, एवढा काय मोठा नाय. हाय.
होय, आता तेऽऽ पाऊस पडाय पडला तर बरं,, ह्या वेळेला पाऊस पडतच नाही येय.
होय, मागच्यावेळी पाऊस नको होता तर पडला, पूर आला.
होय, आणि किती लवकर अंऽऽ चालू व्हायचा पाऊस.
होय, ह्यावेळी पाऊस पाहिजे तर पडना झालाय.
हम्मम्म
तुमच्याकडं पिक काय, काय घेताय तुम्ही.
काय ते,, पीक वय,,, हा हा हा हा गऽऽ हू असतोय, परत सोयाबीन, परतऽऽ हरभरा डाळ.
हो काय. आधिच हरभरा डाळ म्हाग झालीयाऽऽ
होय,, आणि हे शेंगदाणे,,, शेंगा. हा, हल.
हळद पण घेता.
होय, हळद पण असते की,, हळद बहुतेकं घरऽऽ च्यापुरती घेतात हळद,, आणि बाकी सगळं मगऽऽ मगं,, ज्वारी, गहू, हरभरा डाळ आणि,, हे‌. काय बरं,,,, सोयाबीन.
हो,,, आणि ऊस,, भात हे काय करत नाहीस.
ऊस,,, ऊस पण लावतात,,, खरं,, ऊस कसं.. ऊस क कोण बघायला नसल की मग ऊस लावतात ऊस एकसारखं लावलं की ती जमीन ये होत म्हणतात ना
हा बरोबर आहे
तुमची आहे काय शेती
हो आहे की भरपूर आहे
हा शेतात पण लई कामं असतात खरं
हो आता शेत हय म्हणल्यावर असणारच की काम आह राबळेश्वर कोणती गोष्ट येते का
नाही ते तर झाल सोडा खरं लय म्हणजे असं धान्य ते आणलेलं टिकवून ठेवायचं हे करायचं सगळं असत प ते ह् तुम्ही कुठला छान ठिकाण बघितलाय असं फिरण्याचं म्हणजे फिरण्यामध्ये
आम्ही कुठ फॅ फॅमिली म्हणजे आम्ही लहानपणी गेलतो तवा फॅमिली गेलतो पोळयला गेलतो
हम् हम्म
फॅमिली सोबत आमचे कसं वडील शेती करत. त्यात ना मग त्यास्नी वेळ मिळत नाही. आणि जास्त करून शरातली लोकचं फिराय जात्यात आपली इकडे खेडेगावातली लोक फिराय जात नाहीत जास्त. खेडे खेडेगावातली लोक कशी अशी फ्री असतात आपण अम अ ह्याज्यातली खेडे. लोकांना नुसतं चोवीस तास कामच असतात काय फिराय कुठं घिऊन जाता येत नाही. आणि काय बघण्यात पण अर्थ नसतय. आणि मग मी सलीला गेलतो की आठवीला सलीली गेलते तीन चार दिवस गेलते. ते.
तिथं म्हणजे कोण कोणत्या ठिकाणी नेलेलं मग
आम्हाला प्रतिभाला जी जेजुरी. अजंठा वर अजंठा वर तर इतकं भार आहे बघण्यासारखं. विषयच नाही फिरून फिरून कंटाळा येतोय आपल्याला छान हाय तुम्ही कधी तर जाऊन या तिकडे आज.
मी एकदम लहान असताना गेले होते ते अजिंठा वेरूळ ला. हम् छान होत त्या एकदम लेणी तेन असं.
हा लेणी बघण्यासारखेत पण आपल्याला कंटाळा येतोय मी तरी मधूनच पळून आले चक्कर मार मला बोलली की किती फिराय केवढं फिराय लागतंय त्यला
हा.
यु नको. आले मधूनच आले आम्ही च चौघीजनीसनी घेतलं आणि चला बाई. मला तर पुढे ताकत नाही फिरायची त्यास पायऱ्यावर न चढायचं ते न तर नुसतं फिरायचंच बघत बघत केवढं फिरणार.
आणि तिथनं जवळ शिर्डीाव.
शिर शिरडी साईबाबा हे दाकवल कि
आम्ही शिर्डीला गेलेलो त्यावेळी बघितलेल.
छान आहे शिर्डी साहेब स्वामी समर्थानच छान आहे ते पण मंदिर.
स्वामी समर्थांचं अक्कलकोटचं काय?
हो.
हम्म तिथं गेलेला तिथं पण.
अस अक्कलकोटच तरी म मंदिर बघाय नाही मी अजून पण ते पण मस्त आहे म्हण. त्यात भरपूर लोक जातात आता स्वामींचा विश्वास भरपूर जणारनी ठेवलाय. आणि जे ते सगळं स्वामींचच करालंय काय विषय ह काय समजला झालाय. जास्त करून सवामींचा ट्रेंड आलाय आता.
ह् होय होय.
जे ते स्वामी समर्थांचं भक्त.
हम्म.
दर गुरुवारी थेट श्री स्वामी समोर ह चांग. ला अस दे सोडा कुठे जरी श्रद्धा असायला पाहिजे आपल्या हम्म हम् हम् ह म. कोणत्या देवाश्रद्धा आहे.
माझे सग्यांनी माांवर आहे मला साईबाबा कलावती आई माहितय तुम्हाला?
हो मी पण करत होते मी पण करते आवडतय मला
छान अस
बेळगावचा
बेळगावच हा ते म्हणजे बेळगावची नाही बघितली एवढी कुठली बेळगावच नाही अनुग हा बेळगा गावचं अनुगोव मंदिर बघितलं आहे मी
किती छान आहे मी बेळगावच बघाय नाही कोल्हापूर बघितलंय त्यांच जुन
हम्म खरं छान वाटतंय त्यांच्या मंदिराततेन गेल्यावरती असं मन प्रसन्न होतंय हम्